हा यालाय की बोला
जेवलासा
हा जेलो बघा तुम्ही
हो ते
हो काय नाही बघा टीव्ही सुरय पोरगला झोपवलं
हा हा
अभ्यासच करत नाही ती लै आळसपणा करायला लागला अभ्यासाच्या वबक्ती
केवडियाय
अ पाच वर्षाचे आहे की
बारकी आहे कि म अजून
होय तरी पण आत्ता जरा सवय पाहिजे ना अभ्यासाला बसायची
हो
मग परत नाही बसत मग एकदा सवय लागली की
हम्म हम्म
पाऊस सुरु झालाय आता मग बाहेर खेळत बसत्या
हो पाऊस सुरु हाय हिकडं
अम्म तुमच्या इकडे पण आहे काय
हो आहे पाऊस आज कालचान आहे जरा
काल आमच्याकड लै नौता आज हाय म्हणजे असा खरा असा रिमझिम रिमझिम जरा येतोय जातोय येतोय जातय अस
हा हा पाहिजे दिदी पैसे आला बघायचाय बोला कि ते मला पाहिजे ह जेवन जेउनच च
काय काय जेवला
का नाही भात आमटी उसळ का चालय मग
भजी भजी कोण मागालाय भजी
भजी तर नाय जेवलो आम्ही उशीर
मला आत्ता आवाज ऐकू आला ए मला एक देभजी असं म्हणलेलं
फोन दे म्हणलं पप्पांच ते पेमेंट आलय ना बघायसाठी
हम् हम हम् हम हम् हम
तुमच आलं का झालं का पेमेंट
थोडं थोडं थोडं याय लागलं ते एक रकम असं महिन्याला आलं ना तर बरं वाटतय ते हे थोडं थोडं तुटक तुटक आल ना की अशेच खर्च होऊन जातात
हो
हम् त्यामुळे तेवढं हे वाटत नाही ते महिन्याच असतय ते आपल्या ते बरं असतय
प एका अकाउंट ला हे होत नाहीत दोघींच पेमेंट येत नाही तर तर
अकाउंट अकाउंटला काय
हम्
मग वेगवेगळं जोडायचं ना कशाला एकाच अकाउंटला जोडायचं मग
पाहिज मी आणि माझ्या बहिणीने एका अकाउंट ला जोड पले
हम आपला फोन नंबर कसा फोन नंबर हे ते आपण वेगवेगळ्या अकाउंटला जोडलेला असतोय ना
हम
मग ते लिंक केलेलं असते अकाउंट त्यामुळे मग ते प्रॉब्लेम येते हो
हो
वेगळ्या देशीला कने पहिला बँक डिटेल् घालताना विचारून मग घालायच
हम्म हम्म बघूया की आता काय होतं ग
नाही तर एवढं मेहनत केलेल सगळं पाणी त्याच्यावर असं होणार ना म्हणून म्हटलं
पप्पाला दाखवलं काय पटलय म्ह आ काय झालं
एवढं मेहनत मेहनत केलेली सगळे वायाच की म्हंटलं
आलत जमा झालात बघा
किती कॉल झाल पूर्ण
आता सव्वीसवा कॉल चालू आहे तुमच्यासोबत
नाही भरपूर झाली कि मग माझा अजून एकोणीस
एकोणवीस होतलाय मग झालेत की आलेत संपेत आलंत
हो
हम् मी देते की तुम्हाला नंबर बोला त्या ताईंशी बोलत त्या मस्तपैकी बोलतात
ह हम्म चालते कि मग मस्तपैकी म्हणजे माझ्या सारखं बोलतात काय
बोलत्यात बोलत्यात म्हणजे ते प्रायव्सी स्कूलमध्ये शिकवायेत ना बोलतात त्या तेचक नाही
म मझते मकायने
काय चाललय मालिक
काय नाही कुठला पिक्चर लावलाय फोनवर बोलालाय म्हणून आवाज बारीक केलाय त्यामुळं नुस्त चित्रं बघत बघत बघत आपल कॉलिंग खरय
हम्म
तुम्हाला आवडतें का नाही टीव्ही बघायला
आता फोन आहे म्हणल्याव टीव्हीत काही इंटरेस्टच नाही. ह ह नाही मला मालिका कोणती माहिती नाही ते सिरियल माहिती नाही फक्त गाणी आवडतात मराठी गाणी हिंदी गाणी मी बघलतो बा का आणिच हा गाणी लावून बसते माले का बलिकेत म काय इंटरेस्ट नाही मला
तर गाणी पण ऐकायला मिळत नाही मालिका पण बघायला मिळत नाहीत मोबाईलमध्ये युट्यूब ण बघायला मिळत नाही बघितलं तर लहान मुलांना काय खाऊ करायचं हे बघायच नाहीतर मग लहान मुलांच ड्रेस मी शर बघायचं
नाही तर मग त ती एक लहान पोरगी असते माहिित काय तिची एक सिरियल आहे कि ती भू ताची कुठली तररी तिची आई एक्सपायर झालेली असते ते असं काहीतरी आहे कि ते तुला जपणार आहे
हा हा
तिसरीला तुला जपणार आहे ती तेवढी युट्युबला शॉर्ट शॉर्ट येत नाही काय
हा हा
तेवढं बघते बघा ते ते पण कधी तर
हम्म ह
कामच धुनं भांडी फरशी जेवण परगचा नाश्ता आज्जी असत त्या आजीचं करायचं मिस्टरांचा डब्बा त्यांचं नाश्ता जेवण संध्याकाळी परत तेज परत पर्गीचा अभ्यास तिचां आवरायचं काय दिवस कसाच ते मलाच कळत नाही र पावसाळ्यात तर काय एक दिवस पाणी येते दोन दिवस येत नाही गडोळ पाणी येते म्हणून ते फिल्टरला घाल खला उकळा
हो माझे काल पूर्ण झा अस मी पण अ आजारी पडले एकशे चार तप मला अ वाल्यापासून
बापरे
दुपारही आता दुपारच कोठत दगत असणार त झलंग रथराय लागलं म्ह चार वा उठले पप्पानी बघितलं तर पप्पा म्हणे अरे बापरे एवढा तापतला तर म्हणडात गार पाणी नांगोळकर अ मी म्हणजे काल काय पाणी पण पिले नाही आणि जेवले पण नाही मी सकाळी आंघोळ केले तेवढे पाण्याचा घोठ घेतला असेल ते जेवर्हा मी पाणी प्याय नव्हतं का जेव अ घस्त झा घशातून थुक्की की पण घे ना मला एवढं दु क आलं ब त्यापण ये ना
काहीतरी खाण्यातन तुमच्या हे झाल्यामुळे घसा दुखलाय आणि दुकून दुखून आ कनकनून तावाल आहे
तस ह माझा पाय मोडलेला ना आता महिना झाला पाय मोडलाय मा पड घोटत पडले मी गायस म वैरून टाक गेल्या पाय मोडल्याला तझी कणकण आहे ना अजून
अ काय करायचं माहि काय गूळ जिरां आणि हिंग असतय का नाही इ नक तर मिक्स करूनण त्याची गोळी करायची एकदम छोटेछटे हारबराच्या डाळी एवे आणि रोज सका काळी दोन संध्याकाळी दोन घ्यायचं अंगात आतल्यात ताप असतोय का नाही ते बी कमी होते माझं शिजव झाल्यावर मी ते सकाळ संध्याकाळ दोन दोन गोळ्या घ्यायचं
हा हा
त्यांना अंगात कणकण राहत नाही ताप पण कमी होते आणि दु पुन पुणा्हा असलं तर असं कमी येतय
हा हा
आणि जरा दिवसभर तर गरम पाणीच प्यायचं काय पाऊस लागलाय प्यायला काय हरकत नाही.
होय -
पिल ना तेवढं म्हणजे दुखणं कमी वाढते.
हम्म हम् होय मला पण उकळून घ्यास आण मी पण उकळून पाणी घेते बघूया आता
उकळून. गार करूनच पाणी प्यायचं आता पावसाळा संप संपेपर्यंत कारण पाणी सगळ घाण येतय ना गणपतीच्या वेळेला पण तसच होतय. गणपती विसर्जन झाले की घाण पाणी येते. त्यात सगळं टाकलेलं असल्यामुळं
हम हम ह्
आणि आता ढासो बिसवले होतात आपण काय पण गच्चीवर टायरी टबरेल त ठेवलेलं असते की नाही.
हो
डेंग्यू ढास लई होतात आता ह्या दिवसात
का आता पावसामुळे पण आता जरा गरमी कमी आलेली आहे
आता जर झूप लागतेय मस्तपैकी तर पाच वर फॅन लावा नाही म झपणार नाही म्हणायची पाळी येती
होय आम्ही गॅलरी तच झोप झोपायचो गॅलरी झोपलो की वार येतोय घुई घुई घई मस्त वाटायचं आम्ही काय फॅन लावत नव्हतो आणि आता तर काय थंडच वाजायला लागले.
हम्म हम्म हम
अ खरं झोपायला मिळतच नाही मला.
मी बारा वाजल्यापासून चार वाजे अंग थरथरत आणि रात्री ज इंजेक्शन आणि गोळ्या घाम सुटला फॅन लावून झोपाय पाळी आली मला कशी फरशीवर झोपायची सवय हाय
मता आहे ना बरा पाय
हम्म हम्म
तर काय बाई उगाच पापा
काय झालं
हाल होत बलई म्हणलं पाप म्हणलं कारण रक्त आलेलं वेगळं आणि असं हाडबिड मोडलेल ल लई दुखतंय
कान दुकतय अजून बघू मग
निरगुडीचा पाला जरा लावून शेकायचा
वो कि लाऊ या
अ त्यांना पण जरा कमी
हम्म हम्म हम
अच्छा रक्तचंदनाची भाऊली पण लावा जरा शीर बीर काढली. हम्म शिर बीर आखडली असते तर ते पण हे.
होय
हम्म
लय हाल होत त्यात एक वेळ हात मोडला तर काय नाही पण पाय मोडला तर चालत पण येत नाही. आंघोळ कराय नाही बाथरूमला नाही काय नाही.
हम्म
हम्म
तसच आहे की होयस की बरोबरच आहे.